हॅलो,
हा आवाज याला काय? हा हॅलो आवाज याला, काय याला याला नमस्कार.
काय चालू आहे की,
काय असंच पावसाची वाट बघालो.
हो का, कसं आहे वातावरण तुमच्या इकड
आमच्याकडे काय आज दिवसभर आभाळ वातावरण होत आता काय पाऊस वगैरे काय नाही बघा.
हा,
हम्म रुम मध्येच बसलोय, दिवसभर आम्हाला वाटलं पाऊस येईल येईल वाट बघितली. पण काय नाहीये ना, काल होता दिवसभर
हो का, आमच्या इकडे पडला बुवा काल मस्त.
असं तरी किती जोरात पडला, की असंच
नाही असं नॉर्मल पडला, मस्त मस्त अस दमा दमा
काय नाही दोन तीन दिवस इकडं झड होती. त्याच्यानंतर मग काय पडलं नाही पाऊस मग असंच, उगीच आता त्या दिवशी, त्या दिवशी टॉवेल भिजला होता. ते आज वाळू घातला तर आज वाळला पाऊस नव्हता म्हणून.
हा ती आता या वातावरणात असतच होतंय ना,
कपडे का अंडर पॅन्ट ती वाळी, नाही आता उद्या बिनाआंघोळीच जाणार ते कॉलेज ला.
हो ना, आता हे वातावरणच असं येना काय आता काय करणार ये आपण बी.
या मी या पावसामुळच असं व्हायलंय.
उन्हाळ्यात माणूस ऊन ऊन करते. आणि पाऊस सगळ्यात पाऊस पाऊस जास्त आला म्हणून करते.
ते तसचं राहतय एकदा माणसाला याची सवय लागली ना उन्हाची नंतर मग पाऊस नाहीसा, वाटत पावसाची सवय लागली की उन्ह नाहीस वाटत.
हो ना, काय असं पाऊस म्हणजे, पाऊस पडायला पाहिजे मात्र आता हे. बरोबर पडाय पाहिजे ना, आता काही भागात पाऊस पडालाय, काही भागात पडण झालाय.
तेे तर आहेच की, तुमच्याकडच्या पेरण्या झाल्या. मराठ्यावाड्यातल्या पेरण्या झाल्या का, मराठ्यावाड्यात, पेरण्या झाल्या का म्हन मराठवाड्यातला,
पडालाय काही जागी पडना, आता आपल्या इकड पेरणे झाल्याता तर, च्याकड काहीच नाही ना अजून,
इकडं विदर्भामध्ये, काहीच पेरणी नाही काहीच
हा,
विदर्भात काहीच पेरणी नाही म्हणलं, झीरो ये झीरो, हो ना एका जागी प पडायला जिथं पडायला, जिथं वाहून चाललंय.
हा असंच व्हालंय, जर दोन तीन वर्ष झाले तसंच व्हालंय बरं का, हम.
काय करांव आता आपण तरी काय करू शकतो निसर्गाच्या हातात हाय ते.
हो ना ते तर निसर्गाच्या हातात हाय की, म तर यांना असं म्हणजे सगळं हे होत. ते नं हो अडचण येतात ना शेतकऱ्याचे शेतकरी काय करतील.
मंग तेच त शेतकऱ्याचाच खूप मोठा लॉस ये याच्यामध्ये
हम्म
कारण पावसामुळे एक तर ज्याचे पिकं पिकले ते पिकले नाय त मंग तेचं तर अ मं आपलं जर शेत ते आपलं तर सगळं घरच शेतीवर निर्भर ये.
हम्म आपलं सगळं शेतच निर्भर म्हणजे शेतीवरच हाय ना सगळं जीवन निर्भर आपलं.
हम्म त्याच्यामुळ आपल दुसरा काय ऑप्शन पण नाही इन्कम सोर्स ये का
तर कोणी हे करावं काही कराव मला तर असं शेतकऱ्यांनं करायला पाहिजे बरं काय म्हणजे जोडधंदा तर म्हणजे कस पाऊस पडला काय झालं कमी जास्त झालं.
हा किंवा दुसरीकडून पण काय नाय कायतरी मदत होऊ शक
हा पैसे इसे येतात समजा कोणी असं गाई करते. कुणी टॅक्टर घेते टॅक्टर चालवते असं सा सा साईड ह व्यव
बिजनेस साठी काई पण
तर बरं होतय म्हणजे कसं तिकड जरी नाय झालं त इकडं थोडंफार होतय.
हो काय ना कायतरी
बघा ना तुम्ही आता आता किती हे व्हायले म्हणजे कोंबड्याच ते हे करायलेत शेड करायलेत. लोक कुकुट पालन करायलेत.
काही काही नवीन नवीन स्टार्टअप करून बघालेत छोटे मोठे काय ना कायतरी करून बघायच. जमो अगर नाय जमो ते रायला दुसरा विषय पण काय ना कायतरी शेती दुसर एखांद एक काय कापूस झाला हे दर दरवेळेसच हे आपलं सोयाबीन कापूस हळद.
हम्म हम्म हम्म म्हणजे आता हा शेताला बी नवीन कायत लागनं नई
हूं कायतरी दुसरं ट्राय करायच ड्रॅगन फ्रूट लावून बघायचे. त्या टरबुजाची शेती नुसती करायची काय ना कायतरी फळं वगैरे भाज्या ते एक एक एक एक ते काय दरवर्षी तेच लावतात. तेवढंच पीक भेटते तेवढेच पैसे भेटते तर झालं डबल तीस आणि भाव आपल्या गवर्मेंट असंय की आपल भाव भेट नाय इथं
सरकारनं कराय पाहिजेत काहीतरी भावावरती शेतकऱ्याकड बघाया पाहिजेत का नाय.
हम्म तेच तर सरकार काय करतेय भाव जोरात विकतय बाहेर देशात सगळा पैसा स्व स्वतः पाशी आणि शेतकऱ्याला चार पाच हजार रुपये क्विंटल.
आता हे कर्ज माफी करायलेत हे सर सगळं भेटन नान सगल्याले बी
नाय.
आता कोणत्या शेतकऱ्याला भेटायली कोणत्या शेतकऱ्याला भेटणं म्हणजे हे म्हणजे बरोबर नाय ना.
हाव न.
हम्म थोड तरी लक्ष दयायला पाहिजे सरकारने बी याच्यामध्ये शेतकऱ्याकड बी
तेच तर
हा म ते आता आपण त काय करू शक त्यात नाही जे हूं जे हाय ते चालू दया ना.
हूं हूं फक्त एवढंच की बा शेतकऱ्याला काय नाय काय तरी झालं पाहिजे म्हणजे सर्वांना असं खाण्यापूरत का हि मत
हम् कमीत कमी प्रत्येक शेतकरी जगला पाहिजे
हम्म ते असं करतय आता वातावरण कि एक तर पाऊस इथं पडायला तिथं पडत नाही काही लगे पडतय सगं वाहूनच जात
काय करायला घेऊ तेच तर काय काय जाग ओला दुष्काळ आहे काय काय जागे सुखा दुष्काळ आहे
लातू पा पण फेरण्याचा पहिला माहि्य झाला अजून
हा इकडं विदर्भामध्ये तीच गोष्ट चालू आहे की इकड आणखी लोकांना हळदी नाही लावल्या सोयाब तर दूर आणखी काहीच नाही सोयाबीन तर दूरचीच गोष्ट आहे कापसाची हळदीचीच पेरणीय झाली
या वर्षी वातावरण तसं आहे पाणी कमी सांगितलंय ना हवामान अंदाजाने भी
तेच तर त्या गोर राहतात लोकांचे त्याना चारा ना आणखी कुटारावरच जगायला किती दिव झाली ते
हो ना त्यावेळी म्हणजे असं पाणी पाण्याची टंचाई कुती किती लोकला लग काही काही गावालाच तर कुठून चार चार किलोमीटरून पाणी आणावं लागते पाई ऊन त्यांची किती अडचण आहे
अरे आपल्या तेवढं टेन्शन नाही पण खूप जागी ल पाणी म्हणजे एकदम ना के बराबर आहे कुठे पण.
हुम्म आपलं बी तेवढं हे नाही टेन्शन नाही.
हुम्म हुम्
दुसरीकडे आपल्या गावाला नदी आहे ना नदी असल्यामुळे तेवढं टेन्शन नाही.
ह पाणी असं अडवून ठेवलेलं होय ना आपलं
हुम्म आडवून ठेवलेलं आहेत पुणा का आपल्याला पाण्याची कमी पडली की आपण बोरवेल येतो
हा तस उपाय केले तर होते काहीतरी.
हुं पण बाकीकड तर कुठं बोरवेल ला घेतलं तरी पाणी लागत नाही पूर्ण कोरडे बोर हो पाच पाचे हजार हजार फुडचे तर. हित त्यापेक्षा मला वाटतय की आपली कंडिशन बाकीच्यापेंक्षा तरी थोडी बारी आहे.
हो
हु आपल्याकडे तरी मग हिंगोली जिल्हा एरिया परभणी तिकड मस्त पेरण्या झाल्या सगळ्या झालय पाऊसही मस्त पडलाय जसा पाहिजे तसा.
पडतय आपल्या इकडे थोडाफार तरी.
हुम्म आपला पुन्हा पंजाब डक बरोबर सांग त्याच्यानुसार आपले शेतकरी लतातच
हुम्म काही भागात तर म्हणजे बघा ना आता किती हे जुलै महिन्या चालू आहे अ ंआठ तारीख आली अजून पेरण्या नाही पाणी नाही काहीच नाही माहीम हे लोक
तेच तर मुंबई म्हण चाळीस दिवसाच पाणी होतं आता मुंबईत एवढा पाणी पडायला एवढं पाणी पडायलाय कि लोकाांच्या घरात पाणी घुसाळले टोंगळे टोंगळे लगे
हो ना तलाव पूर्ण खाली घालते काही काय जागी तर आशी म्हणजे चाळीस पन्नास वर्षाचे ते तलाव मंदिर त्याच्या मधात
तर रेकॉर्ड तुटले होते रेकॉर्ड एकदा ह ल एवढं पाणी खालच्या पातळीवर गेलत. खूप खालच्या पातळीवर गेलत पाणी तेच तर मुंबई मध्ये गाडी गिडी धुन व बंद करून टाकवत होत त्याल पाणी, पूर्वठा कमी असल्यामुळ.
हम्म आता आता तिकडे म्हणजे इतकं पाणी पडायलाय की डायरेक्ट तर म्हणजे असे डवस
तेच तर आता तर पूर्ण डोक्याच्या वरून पाणी चालय त्या लोकांच्या. आता ते म्हणाले ते एवढं पाणी कस काय
हम्म त्याचा ब ती च्या आगावच आहे ऐ की का आता आपल्या इकड पाणी नसत हित आपण पाणी पाणी करतो. आणि त्यावेळी लई थोडा जरी पडलं तर ते म्हणतात एवढं एवढं का एवढं पडलं
मग तेच तर असते माणसाचं कि माणसाणे एखादी गोष्ट जास्त भेटली की वाटते, आरे इतकी काय पण माणसाला वाटतं की थोडीच भेटाव, पण थोडी म्हणजे किती मग अशीतरी ते निसर्गाकड माप नाही ना थोड्याच त्याला जेवढं बरसायचं ते पडतयच.
हम्म. म माणूस असा आहे की त्याला म्हणजे असं कमी बी सहन होत नाही आणि जास्त बी सहन होत नाही.
हा.
थोडसच लागतय, फिफ्टी पर्सेंट. पण निसर्ग डायरेक्ट एकशे दहाआणि एकशे वीस पर्सेंट पाऊस पाड पाडणी करत आहे. आणि त्याला अस साधारण सर्वसामान्य माणूस आडवू पण शकत नाही काहीच करू शकत नाही.
काहीच करू शकत नाही डायरेक्ट.
कारण ते निसर्गाचा नियमच हे पाणी पडणार म्हणजे पडणारच. ज्या भागात पडयचं त्याच भागात पडणार. ज्या भागात नाही पडायचं त्या नाही पडणार.
हम्म चला काय आता इकड म्हणजे अगोदर तर पाणी सांगितलं नव्हतं. जुलै महिन्यात पेरून आता म्हणे डायरेक्ट मात्र. नंतर त्या समुद्र त्या समुद्रपट्टीवरुन ते हे मोसमी वारे तयार झाली नंतर, त्याच्यामुळे पाणी आलं इकड.
हम्म तेच तर अरबी समुद्राचा खूप मोठा फायदा आहे आपल्याला.
हा म्हणजे ते मोठमोठाले हे स ह हेत समुद्र हेेत त्यांचच त्याच्यामुळेच पाऊस पडते आपल्या इकडे, नाही तर पाणीच पडत नाही ना. त्या समुद्राची जेव्हा वाफ होती, ते जेव्हा हे होउन जात ता
त्यात जर ती सह्याद्रीची लाईन जर नसती ना, तर आपल्याकडे एवढा पाऊस पाणी पडला असता एवढा पाणी पडला असता ते सह्याद्रीच्या ठिकाण जास्त पाऊस पडण्याचं कारण तेच आहे की कारण तिथं ते ढग पूर्ण अडून राहता त्या डोंगरांना. त्याच्यामुळे तिकड पुणे साईड जे आहे कोकण साईड, सोलापूर सांगली, सातारा तिकडे जास्त पाणी पडतंय आपल्यापेक्षा, आणि त्यामुळेच तिकडे शेत तरी पण शेती चांगली तिकड, सगळं पाणी लागते तिकडं. बाराला बारा महिने पाणी असते उन्हाळ्यात पाणी आहे असते तिकडल्या बोर म्हणून तिकडले शेतकरी आपले पीक च्या इकडल्या मराठवाडा आणि विदर्भापेक्षा शेतकरी तिकडे ॲडव्हान्स आहेत थोडेसे.
हम्म हम्म चला मग बोलू नंतर.
हो ठीक आहे ठीक.